बोला मॅडम
हॅलो
हा बोला म्हटलं-
ह मी तुमच्याशी थोडं काही बोलणार आहे तुम्हाला चालेल का-
हो बोला ना-
मी आपलं कार्य ॲपच्या टास्क बद्दल बोलणार आहे
हो -हो बोला ऐकू येतोय मला तुमचा आवाज बोलूया आहे मला
कुटुंबाबद्दल बोलणार आहे तुम्हाला-
हा बोल हो -हो- हो चालेल बोला
कुटुंबाबद्दल बोलणं म्हणजे आपल्याला माहितीच असतं कुटुंब म्हणजे काय असतं कुटुंब म्हणजे आपले घरात राहणारे लहान मोठ ठे माणसं एकत्र असं त्यालाच कुटुंब आपण असं म्हणतो
हो हो हो बोला ऐकतेय मॅडम, हो येतोय येतोय आवाज
हो हो ते कसं असत ना जन्मा जन्मापासून ते मरणापर्यंत ंआपलं एक कुटुंबच असत जस जन्म झाल्यापासून आपल्याला आई वडील भेटतात भाऊ बहीण भेटतात, आजी आजोबा काका काकू अनेक आपल्याला खूप भेटतात आणि प्रत्येक मुलीला व
हो
अ नाते भेटतात आणि ते तेही एक चकून आणि कुटुंब आणि माहेरचं कुटुंब हे दोघ दोघं कुटुंब एकत्र होन ज ह आणि आपण अजून अडप्ट करतो पोर त्यांनी नवीन ते भेटतात ते एक कुटुंबच होऊन जात आपलं,
हो बरोबर आहे.
आणि कुटुंबात आता खूप हे प्रकार विभक्तुंद होन गेलेले आहे, त्यात फक्त आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी बस इतकेच जण नसतात काही जास्त नसतात आणि जसं की कुटुंब आता वेगवेगळे होऊन गेलेले, संयुक्त कुटुंब म्हणलं की आपले सर्व नाते एकाच कुटुंबात भेटून जातात. सर्व कुटुंबातलं प्रेम आपल्याला वेळस भेटून जात आणि एक तू कुटुंब म्हणलं की तेच आणि बघतो कुंभम मध्ये आता जरा विभक्त कुटुंबाचा अस बघायला भेटतात आपल्याला, आता काही लोक जॉब साठी किंवा मुलांच शिक्षण शिक्षणासाठी वेगळे राहतात किंवा आजकाल लोकांना एकत्र कुटुंब हव नसतं. म्हणून ते वेगळे होऊन जातात, त्यात ते काय फक्त पती पत्नी आणि मुलं बस इतकेच राहतात त्यामुळे मुलांनाही आजी आजोबाच प्रेमही नाही भेटत आई काका काकूंच प्रेमही नाही भेटत, प्रत्येक कुटुंब प्रत्येकाला प्रेम भेटणं हे गरजेचं असं जस आपल्या कुटुंबात महत्त् असं आपलं कुटुंब नसल म्हणजे आपलं महत्त्वाच नसत काही, हॅलो
बरोबर आहे
हो तेच मग तुमचं काही मत नाही ना, मग कुटुंबाबद्दल.
हो कुटुंब तर हा आपल्या जीवनातला अविभाज्य कटक आहे आणि तो आपल्यासाठी खूप मोठा एक आधारस्तंभ मानला तू कारण कस आहे ना, कुटुंबामध्ये जर संयुक्त कुटुंबामध्ये अनेक लोक असतील म्हणजे वडीलधारी व्यक्त असे तर आपल्याला त्यांच्यापासून भरपूर काही शिकायला मिळते. त्यांचे जे अनुभव असतो हा. आणि त्यांचे जे हअनुभव असतात त्या मार्फत आप पण म्हणजे ज्या आपल्या जीवनात होणाऱ्या चुका आहे. अ किंवा काहीतरी अडचणी येत असेल तर त्याचं आप आपल्याला निराकारण म्हणजे घरातच होऊन जाते. कारण ते आपल्याला वेळोवेळी त्या प्रतीत तीचं मार्गदर्शन करतात काही चुकत तसेल तर आपल्याला टोकतात त्याच्यावर आळा घालतात त
हो आपल्याला प्रेम आणि आधार संस्कारापै आपल्याला कुटुंबाकडनचं. आजी आजू आपल्याला संस्कार करायला शिकवतात. ते जुन परंपरा काही रुढी असतात परंपरा असतात. ते आपल्याला आजी आजोबा शिकवतात ते आपल्याला कसं कोणा सोबत? कसं वागायचं कोणा सोब काय बोलायचं कसं राहायचं हे सर्व आपल्याला आजी आजोबा किंवा आई वडील तेचं शिकवतात म्हणलं गेल्यावर आप आपल्याला कि आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात. बरोबर ना हो त्यात आणि आजी आज आजोबा आपल्याला काही अ गोष्टी सांगतात काही जुन्या आठवणी सांगतात त्या जुन्यप परंपरा त्यांच्या आपल्याला ते. पूर्ण माहिती देतात कशाप्रकारे परंपरा आधी चालायच्या यांच्या पुढे ही चालणार हे. ते ते जसं अनेक पिढ्या एकत्र असतात. त्याला च आपण कुटुंब असं म्हणतो ना, आताची येणारी पिढी मात ची पिढी एकत असल्यामुळे तो कुटुंबच म्हणला जातो ना आता सध्या व फक्त कुटुंबच म्हणो गेलेहेत त्यात काय सवःता आई वडील हे मुल चुल ते उच्च शिक्षणासाठी असे वेगळे ते होणार चं आहे गं शेतामध्ये चालले जातात किंवा स् जॉब साठी जातात
हो.
ते जॉब साठी गेल्यानंतर मग त्यांना आणि काही सणा निमित्त एकत्रच कुटुंब होत आपलं. काही सणां निमित्त घरी आले की आपल्याला सरांच प्रेम भेटत आजी आजोबांचं प्रेम भेटत आई आईवडिलांच भेटत सणा निमित तिथं च आपल्याला घरी यायला भेटणं तेव्हाच कुुंटंब आपण एकत्र तयार होतो कोणाशी सल्ले आपण सल्ले देतो किंवा कोणाच स सल्ले ऐकतो हे आपल्याला कुटुंबा कडनचं ऐकायला भेटत आणि तीन सर्व जसे तिथ आपल्याला एक आधार असतो ना आधार कुटुंबामध्ये भेटतो आपल्याला.
हो. आणि फक्त सल्ले वगैरेच ते मॅडम आपल्याला कसं अम्म काही काही आजी आजोब म्हणजे आपण म्हणतो आजीचा बटवा हे ना ह हे माहित असेल ना तुम्हाला आपण आजीचा बटवा हा म्हणतो म्हणजे बटवा म्हणजे काय असतो ते आजीकडे एक पहिले जी असायची चंच म्हणायचि त्याला त्याच्या मधून काहीतरी छोट्या वस्तू ज्या असायच्या त्या कधी पण तिच्या जवळच असायच्या पटकन कोणाला जर काही जखम झाली लागली ती पटकन चुना काढेल
हॅ